हॅलो
हो
हॅलो
हॅलो
आवाज येतोय का सर माझा
हा येतोय माझा येतोय का
हो येतोय ना झालं जेवण तुमचं
जेवण नाही झालं अजून स्वयंपाक चालू आहे आमच्या मॅडमचा
अच्छा मग काय संडे? स्पेशल तुमच्याकडे?
संडेच आमच्याकडे अंडे
अच्छा हो का
तुम्ही काय चालू आहे सध्या स्पेशल?
आमच्याकडे काही नाही मसाले भात
अच्छा का संडेचं काही आणत नसतं का
अ तसं आणत असतो आम्ही पण इकडे पाऊस वगैरे झाला मग आमच्या सरांना बाहेर जायचं नव्हतं वातावरण खूप चिकचिक आहे ना बाहेर त्यामुळे हा म्हणून मग ते बले आता राहू दे मग गरम गरम छान मसाले भात बनवू पापड तळ आणि अंडी उकड अंडी आहेत घरामध्ये तर मग अंडी उकडून
हा ते पण आहे कारण तसं वरसाातचं काही खायला पण नाही पाहिजे ना तसं
नाही अंडी आहेत घरामध्ये ते लागतात ना आमच्या सरांना मग ते घरामध्ये होती मग म्हटले अंडी उकड आणि ती कर मग गरम गरम खाण्यासाठी म्हणून
ते पण बरोबर आहे
त्याच्याकडे झाला का पाऊस
अं
हाऊस वगैरे झाला तुमच्याकडे?
आमच्या इकडे आज जरा चांगलाच पाऊस झालेला आहे
हो का आमच्याकडे पण आजच पाऊस झाला म्हणजे एवढा दिवस पाऊसच नव्हता बहुते का आज सगळीकडेच पाऊस होता
पण बरेच जर झाले ना पाऊस नसल्यामुळं सगळे लोक वाट पाहताते पावसाची
हो ना ते काही दिवस आला पाऊस मग अचानकच बंद झाला आता लोकांच्या पेरण्या वगैरे झालेल्या आहे ना तर पाण्याची गरज आहे ना मग त्यामुळे वाट पाहतात लोक
तुमच्या इकडे झाला का मग पाऊस
हो आमच्याकडे पण झाला पाऊस तेच तर म्हणत आहे ना मग तुम्हाला बहुतेय का आज सगळीकडेच पाऊस झालाय
अच्छा
हम्म
आम्हाला पण आज बाहेर जाय अससतो पण पाऊसा मू काय जाण झाल नाही
कुठं बाहेर फिरायला का?
हो आमच्या मोदीला न्यावं लागते ना ह्यार संडेच्या वेळेस कारण तिला असा वेळ भेटत नाही
हो ना लेकराना तर पाहिजेच बाबा बाहेर जायला
आजकालच्या मुलांना तर खूपच म्हणजे त्यांना घरात बोर पण वा लागत त्यांचं बोलणं ऐकून असं वाटते पपरे किती कस मोठे झालेत कलेिक
बरोबर
मला पण मुलगीच आहे ना ती बोलते ना असं मग कुठं कधी बाहेर घेऊन गेलं की बरं झालं मम्मी तू बाहेर घेऊन आली बोर होत होत घरामध्ये
कंटाळा येत होता असं बोलते ती पण
नाही पाहिजे मुलांना थोडस बाहेरचं वातावरण
हम्म आणि त्यांना हे पण समज ते बोरवा लागलं
ह
बोर पण करते
मुलांना कस वयाच्या कमी वयातच आपण शाळेत वगैरे टाकतो ना प्रायमरी मध्ये प्रायमरी म्हटलं ते नर्सरीमध्ये वगैरे
हो ना
त्यामुळे ते बाहेरच वातावरण खूप लवकर क अ
हो होऊ शकते तसं पण
ह हो नाही त्याचं तेच रिझन आहे ना कारण पहिले एवढ्या लवकर कोणी टाकत नव्हते
नाही ना सात वर्षाच झाल्याशिवाय शाळेमध्येच टाकत नव्हते पहिले
बरोबर
तर खूपच लवकर शाळेत टाकतात
हो
त्यामुळेमुळे असल तुम्ही कुठे बाहेर कार्यक्रमला आले का े गेले का
नाही आमच्या घराच्या साईडला एक हे आहे ना त्यामध्ये ते लॉन आहे मंगल कार्यालय
हो का
तर त्यामुळे तेे कधी फंक्शन वगैरे राह ते हो उचसाहण नाही आमला
मनोरंजन
हो इथे कधी कार्यक्रम राहते व बर््डेचा वगैरे लग्न किं मग साखरपुडा
हम्म हम्म हम्म
मं त्यावेळेस राहते असं डी जे चा असा वगैरे आवाज कधी कधी मग संगीत गीत वगैरे हळदीचा कार्यक्रम वगैरे असला तर तो वेगळा समजा
अच्छा अच्छा म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम होतात तिथे
हो हो.
अच्छा अच्छा
मग त्याचा आवाज वगैरे खूप येत असेल तुम्हाला आता एवढा स्पष्ट मलाच ऐकायला येतय म्हटल्यावरती
हो ते होतेच ना
हो तुम्हाला तर हा नेहमीचाच अससे मग ते
हूं नाय पण ते फक्त उन्हाळ्याच्या सीजनमध्ये समजा
हो जेव्हा लग्न वगैरे असतात तेव्हाच ना
बरोबर आहे.
लग्नाच्या सीझन मध्ये
हो लग्नाच्या सीझजन म्हणजे आणि बड्डे च वगैरे असत त्यावेेळेस
बड्डे त कधी पण असते म्हणा पण ते कार्यक्रम बी कधी कधी राहत असेल मग बर्थडे चा म्हटल्यावर बाकी मग काय चालू आहे तुमच्याकडे
बाकीचं तर काही विशेष नाही सध्या
हो का
पाऊस असल्यामुळं सगळं वातावरण शांत शांत हाय.
हो का.
आणि थंड आहे.
आज आज तुमच्या कडे काय बिर्याणीचा बेत आहे का मग
हो व्हेज बिर्याणी म्हणू शकतो म्हणा तुम्ही म्हणजे आपण त्याला अस छान वटाने वगैरे टाकून
त्या कोल्हापूर साईड ला पांढरा आणि तांबडा रस्सा बणतो
हा हा
तसं तुम्हाला वगैर काय येत नाही का ते
नाही सर कधी ट्राय नाही केला.
खूप छान असतय ते
म कधी आम्ही ट्राय नाय केला बघू कधी ट्राय करुन मग
एकवेळेस हो आमच्या मॅडम करतात ना कधी मटन वगैरे आणलं तर
हो का बेत झाली क तेव्हा विचारू मग आम्ही तुमच्या मॅडमला रेसिपी वगैरे
हो कारण खूप छान करते टेस्ट वगैरे खूप छान होते ती हा
हो का बोलतात ना म्हटलं तुमच्या मॅडम अशा कुणाला का तेवढं
नाही ना
हो का तस तारीफ करत आहे की खरंच नाहीये. जे बा मॅडम आजूबाजूला असतीनं
आता तुम्हाला दिला असता मॅडमकड आमच्या फोन याच्यावर जमत नाही त्यामुंळ कधी जमलं असत तर बोलायला लावलं असतं.
नाय नाय मग खूप बोलावं लागेल कधी तुमच्या मॅडमला पण त्यांचा नंबर वगैरे घेऊन बोलू आम्ही त्यांना मग रेसिपी वगैरे विचारू नाहीतर तुम्हाला भेटायलाच येिऊ आम्ही
हो त्यांना कार्यामध्ये जॉईन केला असतं परंतु कसं त्यांना टाइम भेटत नाही ना
हो का बिझी शेड्यूल असल्यावर मग कस करणार
हो सात वाजता योगा क्लासेस असतात ते योगाचे टीचर आहे ना ते
बापरे म जय मग तुमची तर तुमच्या मॅडम योगाच्या टीचर म्हटल्यावरती मेंटेन असतील
मॅडम तर मेंटेन आहे पण आम्ही मेंटेन नाही राहत कारण आमचं वेगळं काम असते
हो असते ना आता सगळ्यांच सारखं काम कसं काय राहीनचर
हो तेच आहे ना म्हणून
मग
मॅडम आमच्या सकाळी चार वाजता उठून आम्हाला उठवतात ते उठतात
बाप हाय झोपतात कधी मग तुमच्या मॅडम चार वाजताचं उटतात तर
चार वाजता झ झोपत नाहीत उठतात चार वाजता
हो झोपतात कधी म्हटलं चार वाजता उठतात म्हटल्यावर
दहा साडे दहा पर्यंत झोप झोपत असतो मही
हो अच्छा
आता नियमच असतो लवकर जेवणं आणि झोपणं
हो का
हम्म
चालं आहे म
हो
रुटीन ठरलेलं आहे वाटते तुमचं
रुटीन तर खूप दिवसापासून लग्न झालं तेव्हापासून
बापरे
कारण डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लन असते
हो तुमच्या मॅडमचा एकदम कडक कारभार आहे वाटत म्हटलं
हो हो
हम्म
तर आमच्या मॅडमचे अ फादर जे आहेत ते आर्मीमध्ये होते भाऊ पोलीस मध्ये आहे
हो का
हो
मग काय पाहायचं काम आहे
डिसिप्लिन डिसिप्लिनसाठी काहिच पाहायचं काम नाही
हो बाकी कशासाठी पाहाय लागते का मग डिसिप्लन साठी पहायचं काम नाही तर
बाकी भाषांसाठी म्हणजे सध्या तर डिसिप्लिन महत्वाचं आहे
अच्छा रागीट स्वभाव वगैरे
वेळेनुसार
हो का
हा म्हणजे ज्या जशी वेळ तशी स्वभाव
हम्म
कोणी कॉमेडी बोलत असतो
कळतंय तुमच्या बोलण्यावरून सर
समजा ज्या पद्धतीने बोलत असेल त्या पद्धतीने
हो तुमच्या बोलण्यावर म कळत आहे म्हटलं तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत
हो हो त्यांला डब्यात घालून ठेवून द्याचं भाव नाका मग
ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं
मी तुम्हाला एक सिरियस विषय सांगाय लागलो. तुम्ही भावनेच्या गोष्टी करायला लागले.
हो. सिरियसच म्हणत मी कुठं कॉमेडी करत आहे बाबा.
तुम्ही काय मला का पहिल्या पासून ओळखतात की काय मॅडम?
नाही. नाही. म्हणूनच तर म्हणत आहे ना.
आणि मी तुम्हाला काय पहिलीपासून ओळखतो का?